हॅलो हा आवाज येत आहे ना
येतोय येतोय बोला
हा हा. बोला ना ताई.
हा. चला आपण आज पावसाळा या ऋतूवर बोलूया.
हो चालेल ना.
तुम्हाला आवडतो पावसाळा?
हो खूप.
हो.
हो ना. पाऊस अ नाही हो. चार दिवस थोडासा पडला आणि आता आता दोन तीन दिवस झालं नुसत बारीक आहे म्हणजे दुखणे याय सारखं. मोठा पण नाहीये.
पावसाळा ऋतूत कस मस्त वाटत. झाडे हिरवीगार राहत्या. हो. आणि सगळीकडे हिरवेगार झालेले असत.
हा आणि नवीन पण झाडे तयार करत येतात ना. पाऊस पडला की झाडे लवकर लाग चकतात पण.
महत्त्वाचे म्हणजे गरमी कमी होऊन जाते.
उष्णता आमच्या इकडे खूप होती ना. बीड जिल्ह्यामध्ये. हा. आता पाऊस पडल्यामुळे थोडासा गारवा थंड पण पाऊस तेवढं नाहीये.
हो ना.
हा.
पावसाळा सुरु झाला तर हो. पावसाळा सुरू झाला तर शेतीची हो. सुरू झाल्यावर शेतीची लागवड सुरू होऊन जाते. शेतीत वेगवेगळे पिक तयार करता येतात. म्हणजे अर्थात शेती तिला चालना मिळते तसेच शेतकऱ्याला पण. मनपसंत वाटते. छान वाटते.
हो ना पण ते पाऊस नसल्यामुळे आ पेरण्या काही लोकांच्या झालेल्या नाही ना. आणि आमच्या इकडें जास्त कापसाची लागवड असते.
हो तसं आमच्याकडे सोयाबीन, मका.
हो का.
टमाटे हो
हा हा. इकडं बीड जिल्ह्यामध्ये जास्त तर काप पुूसा आणि आहे सोयाबीन अस असतं, पण तेवढं नाही. कापसा एवढं नाही आहे. हम्म. भाजीपाला वगैरे सगळं असतं. पण जास्त आता या दिवाळीपर्यंत तर कापूसच जास्त असतो. आप तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही ओ ताई. हॅलो.
हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.